काय ते.
हो येतोय, आवाज बोलाना.
काय चाललंय.
काय नाही बघा, जेवण वगैरे झालंय, बसलोय निवांत.
ह ह. आम्ही पण. तुमच्या इकडं, पाऊस वगैरे आहे का?
इतक्या नाहीये, आता तर ऊन पडलाय.
हो ना, परवापासून ऊनच भरपूरे.
हो, उन्हाळा चालू झालाय आता पुन्हा, गरमी वाढलीय.
हो, असं वाटतंय, उन्हाळाच चालूये.
हो हो गरमी वाढली उन्हाळा चालू झालाय पूर्ण
हो ना आम्ही तर टोकण्या वगैरे केले त्या पेरणी केले त्या त्या सगळं नुकसान होतंय की काय काय माहिती
अरे बापरे का काय झालं म्हणजे शेतीच नाही ना आमच्याकडे असं लांब लांबपर्यंत पण आमच्या इथे कोणाची शेती नाहीये
होय आमच्याकडे आहे ना म्हणजे आता पाऊस चांगला होत होत म्हणून आम्ही सगळ्यांनी पेरण्या केल्या मग आता ते सगळं कसं हे झालं ना पुगल्यानंतर तर वर ना मग आता पाऊसच नाही तर मग पक्षी खाऊन टाकणार ना मातीतून बी बाहेर आल्यानंतर म एवढा प्रॉब्लेम झालाय ना कि काय बोलायच नको शेतीमुळ.. आमच्याकडे भरपूर असते शेती
पडलाय ना ते शेताला तलावाचं स्वरूप आलं असेल तुमच्या इथे
हो ना
पाऊस जेव्हा जास्ती पडला तेव्हा
हो भरपूर असं सऱ्यातनी पाणी साठलेलं त्या सऱ्यात नी चालत म्हणजे आम्हाला टोकाय लागत होत एवढं पाणी साठलेलं
मग कसं केलात तुम्ही तेे सगळं
आता ते सरा पाडतात ना आमच्याकडे म्हणजे कसं असतंय आधी पेरण्या असतात ना ते आमच्याकडे पेरण्या नसतात ट्रॅक्टर न सरी पाडतात सरी पाडल्यानंतर मग जे रोजान माणसे वगैरे येतात ना टोकायला वगैरे मग ते येतात ते टोकून जातात मग एक इंच वगैरे असं भुईमूग टोकतात अ एक इंच परत दोन पावलं असं टाईपमध्ये प्रत्येक वस्तू असं वेगवेगळ्या पद्धतीने टोकतात आमच्या इकडे आणि मग परत जी सरी असते ना त्यात नी ऊस लावतात आता पा ज्याचं ज्याचं पाणी ते पाणी काढणार सगळे सर सऱ्यातून मग त्यात ऊसला लागवण करणार मग ऊसाची रोपे पण भेटतात परत अ हा
हम्म हम
आणि ज्याचा जास्त ऊस मोठा वगैरे असेल मग त्याच्याकडनं बेणं सुद्धा घेतात म्हणजे कांड्या वगैरे सुटलेल्या असतात ना तसं घेेत्यात मग त्याच्या कांड्या करायच्या आणि ते जमिनीत पुरतात मग परत त्याचा ऊस मोठा येतो
हम्म
तशी करतात आमच्याकडे आणि म जे शाळू वगैरे करतात ना ह्या दिसातनी मग ते पेरतात बैलगाडी वगैरे असेल ज्याच्या घरी त्याच्या टाईप न फेरतात तेे टॅक्टर न पण येत पेरता पण टेक तेच कस चाक वगैरे रुतल्यानंतर ते जास्तच मग जमीन घट्ट होऊन जात
हो हो हो ना हो ना हम्म् सुपीक पाहिजे जमीन
हां
मग कुठल्या कुठल्या म्हणजे तुम्ही शेतात काय काय पेरणी करता
अ आमच्याकडे म्हणजे आता सध्या पावसाळ्यात ना ऊस भुईमूग मक्का मूग म्हणा परत चवाळी घेवडा भाजी पालेभाज्या वेगगळ्या प्रकारच्या थोड्या थोड्याशा लावतात आ परत ज्याला कालवनाच वगैरे हवं असेल म्हणजे भेंडी म्हणा मिरची काही वांग्याची झाडे असं. पावटा म्हणजे एकाच ववरवरात असे ब बरेच. प्रकारचे हा बा हा म्हणजे थोडे थोडे आता आपण काही विकत आणू शकतो का नाही बाबा मग प्र्य गोष्ट असे थोडे थोडे तरी आपण लावतो त्या शेतात कि बाबा आपल्या घरापुरतं तरी युज होईल.
हो हो बरोबर आहे ना बाहेरून किती ते म्हणजे इंजेक्शन दिलेले सगळे पीक आहेत आपण स्व जर केलं आपल्या म्हणजे हेल्दी होईल ना ते आपल्या पोरांसाठी वगैरे आपल्यासाठी ते हेल्दी होईल बाहेरच ते काय कसलं काय? चाललंय काहीच कळे नाही प्रत्येक गोष्ट इंजेक्शन जेव्हा देईल तेव्हाच ते पीक यायला लागले. किंवा ते काय केमिकल युज करतायत तेव्हाच ते पीक याय लागलेय. मग तुमच असं आहेच व्यवस्थित कि तुम्ही स्वतः दारात पीक घेताय आणि घरात शिजवताय.
हो आणि कसं असतंय माहित आहे का? म्हणजे दोन जरी सरी लावले तर ते जे पेकी ना ते वर्षभर ज म्हणजे ते सुकून पूर्णपणे ते मूग वगैरे म्हणतात चवळ वगैरे आपण कसं ते वाळून आपण कंटिन्यू युज करू शकतो. मग एक वर्षभर आपल्याला युज होता असं पिकते तर घेऊ शकतो आपण बरेच काय काय जर करायचं म्हटलं तर वले पण कालवण होतात सवळीचे परे सुके होतात. घेवड्याची पण डाळीचे आमटी होते किंवा मट होते व असते ते म्हणजे अस बर.
आता श्रावण श्राव झा की श्रावण येत ह ह्याच्यात तुम्ही पीक टाकलं. श्रावण महिन्यात ह्या जर भाज्या उगवल्या तर श्रावण महिन्यात मटण किंवा नॉनव्हेज लोक खात नाहीत जास्त ह्याचा वापर तुम्हाला होऊ शकतो.
हो भरपूर आणि जर आपण जास्त आणि कसे दोन दोन सरी लावले तरी भरपूर येतं म्हणजे आपण खाऊन सुद्धा आपण त्याची विक्री सुद्धा करू शकतो ह्या टाईपमध्ये भरपूर पिकतं शेतात
हो हो पण ते कस स्वतः तिथं स्वतःची मेहनत म्हण. लावून ते त्यांनाच सगळा पैसा त्यांना मग ते थोडस मार्केटमध्ये येणं आणण जाणं वा. दुखीसाठी वगैरे ह्यातच पैसा जातो. तिथे ना शेतकऱ्यांना ना स्वतःची मेहनत कर म्हणजे स्वतः उभारहावं लागतं.
हो आता शेतात जरी लावलं तरी आता कसं समजा पा अ पण दहा पंधरा पेंड्या झालं. तर इथे स्वतः गावात फिरून विकलं तर परवडतं. म आपल्याड व व रुपला आपल्याला काय?
प्रॉफिटच काय नाही आपलं प्रॉफिट काय नाही मग ते स्वतः सेल करावं लागतं. त्याला स्वतःच्या घरचा माणूस लागतो तशी फॅमिली पण पाहिजे. किंवा शेतात काम करायला वेगळे लोक किंवा घरातलेच बाहेर जाऊन विक्री करणारे लोक नाहीतर शेतात पण आपणच पिकवायचं. पेरणी करायची सगळं आपणच करायचं आणि सेल पण जाऊन आपणच करायचं म्हणजे हे अवघड होत हो. थोडा फर्क
हो हो.
आवड म्हणजे नवरा बायको आणि दोन पो म्हणजे छोटे पोर असेल तर ह्या गोष्टी नाही जमत पोरां लक्ष द्यायच का मग शेतीकडे लक्ष द्यायचं अस फॅमिली तुम्हाला म्हणजे शेतकरी लोकांना मोठी पाहिजे जे ते मेहनत पण करू शकतील त्याच बेनिफिट पण घेऊ शकतील आणि मार्केटमध्ये जाऊन ते सेल पण करू शकतील हो
आणि त्याला म्हणजे राखण पण ठेवाय लागते का आता प्राणी वगैरे असतात ना मग ससा म्हणा ते खाऊन टाकतात पिक असं कु तुडतात शेतात जाऊन वगैरे नाही तर आता ते अ नवीनच किडा आलाय होून का काय म्हणत हा तिकीट लागते उसांना
ते उसना हो
मग ते ऊस सगळं नुकसान झालं की जमिनीतून जर पोकाळ झाला तर मग पूर्ण सुकून जातो पण त्यातून काय साखर निघणार ना रस निघाला तर ते त्याचं वजन भरलं तर आपल्याला फायदा होणार ना
तरच पैसा भेटणार नाही तर काय भेटणार आपल्याला ते वाळून गेलं तरी म्हणजे आ ऊन पण चालत नाही किंवा पावसाळा आपण नाही थंडी पण नाही चालत ह्या पिकांसाठी म्हणजे सगळं नॉर्मल म्हणजे नॉर्मल उन्हाळा म्हज े नॉर्मल ऊन जेवढ लागत तेवढं पावसाळ म्हणजे झिमझिम पाऊस असा धोधोचा पाऊस पडला तर पूर्ण म्हणजे जे शेतातलं आहे ते वाहूनच जाणार आहे सगळे भाज्या वगैरे वाहूनच जातात
तर आता क त ऊस वगैरे पडले बघितलं ना ते पडले ऊस जर जमिनीतून निसटले अस असल तर ते बादच होणार ना
हो हो हो नुसकान शेतकऱ्याच खूप आहे त्यामुळे तर महागाई वाढते ना आता
हो किती महागाई वाढते
पण बोलणार किती महागाई वाढली पण शेतकऱ्याचं नुस्कान झालेलं ते कोण भर पाई करून देणा
करणारे आणि शेतकऱ्याच कसं दुसरं इन्कम नसतय काय त्यांना फक्त शेतीतून जे मिळत असत तेवढ्यावरच असतय त्यांच
हो ना
दुसरं इन्कम नसतय त्यांच्याकड तसं एखादा बिझनेस म्हणा असणं म्हणजे बिझनेस
म्हणजे तुम्ही म्हशीचं वगैरे म्हशी असतील तर तुम्ही दूध वगैरे विकता का
हो हो
दूध लोणी किंवा तूप ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एकाला जोड बिझनेस म्हणजे जोडधंदा
हा
हे कधी हे चालेल कधी चालेल एका बि म्हणजे एका ह्याच्यावरच राहून चालत नाही एखाद्याला एक तीन चार व्यवसाय तरी माणसांनी केलं पाहिजे कधी हा बिझनेस चालतो कधी तो कधी तो
हा ना आता दूध काही चोवीस म्हणजे कंटिन्यू तर चालू नसत ना एक वर्षभर चालू देत दूध आणि परत वर्षभर बंद होती म्हस ना
हो म्हशीच प्रॉब्लेम आहे हो ना हो ना
पण तिच्या म्हशीपासूनच किती फायदा होतो आपल्याला तिचं खत असतंय खत युज होतो आपल्याला दूध भेटत दुधापासून तूप भेटत तुपाचं पण किती तूप किती महाग आहे बघतय ना आता तुम्ही अन् दूध पण आता कि ती महाग झालंय
दूध दुधा दूध तर डेली ला म्हणजे लागणारीच वस्तू हो आहे दूध ऊर्ज म्हणजे सकाळ झाल्यापासून ते रात्रीपर्यंत लहान पोरं असेल तर मग ते लागतच दुधापासून आपले वेगवेगळे पदार्थ आपण बनवू पण शकतो हो दूध पाहिजे सकाळी म्ह चहा पासून रात्री जे म्हणजे दूध पिऊनच झोपतात लहान पोरं त्यांना दूध लागतच हे
हा ना आणि ते असणं महत्त्वाचच आहे घरात एक म्हैस तरी असावीच घरात
हो हो आधी सर्वांच्या घरी दूध राहायचंच आधी जेव्हा अ म्हणजे पूर्वीच्या काळी सगळ्यांच्या घरी एक एक म्हैस तरी राहायची आज म म्हशी बघण्यासाठी पोरांना दाखवण्यासाठी पंचवीस पंचवीस किलोमीटर दूर जावं लागतय ही म्हैस आहे ओरिज कारण फक्त पोर युट्यूब व म्हणजे मोबाईल वर किंवा पुस्तकातच बघतायत म्हैस किंवा गाय सुद्धा बाहेर बघायला भेटत नाहीये नाहीच आहे त जनावरचं बाहेर नाहीत फक्त कुत्र तेवढंच घराकडं बसलेलं तेवढंच बघू शकतात पण म्हशी गाई दाखवण्यासाठी पंधरा किलोमीटर पंचवीस किलोमीटर लांब जाऊन पोरांना दाखवावं लागत ही सध्याची परस्थिती आहे माहितीच नाहीय पोरांना काय करायचं आधी प्रत्येकच्या घरात राहायची म्हैस घरच घरातच दूध लोणी ताक दही सगळं घरातच राहायचं पण आता नाहीचं आहे तर काय करणार आणखी काय म्हणा चला तुमच्याशी बोलून मला छान वाटलं ठेऊ का मॅडम
हां बाय